हॅलो हा बोला की आवाज येतो का आवाज येतय.
हा हा येतोय की तुमचा मला माझ
हा.
तुम्हाला.
थोडं कट व्यायला लागलंय पण हॅलो.
हा एक मिनिट रेंज मध्ये हॅलो आता बघा येतोय काय. हॅलो हा चहाहतेन झाला? चहा तीन झाला काय?
नाही अजून नाही अजून तुमचं झालं? हॅलो हॅलो
हा बोला
हा तुमचं झाला काय म्हणल?
हा वे झाला की अजून का नाही केला?
नाही सध्याकच रेयरलीच चहा पिते हो चहाच पिते मग पिताचचा त्रास होतोय ना आ मला.
हा हा तेच म्हटलं आणि स्वयंपाक किती वाजत?
पाग सहा साडे सहा सात वाजता करायचा.
हा वेळा न करताय.
होय तुम्ही स्वयपाक आता करता लवकर करता काय.
ए नाही नाही मी पण साधलच का कारण सगळी आठ साडेआठच्या पुढे येतात ना जेवायला.
हा तेच के आणि लवकर करून पण पावसाच्या दिवसात काही उपयोग नाही घारच थंडगार होतं ना सगं जेवण
होय आणि ते गरम पण केल्यानंतर एवढं खूप टेस्टी लागते.
हम
त्यामुं गरमच करते. आणि संध्याकाळी शक्यतो भाकरी असते ना. चपाती असेल तर ठीक आहे पण भाकरी तर गरमच लागते.
आम्ही पण आम्ही पण सकाळी चपातीस त्या एक संध्याकाळीची भाकरीची. जास्त करून भाकरी च खातो चपाती जास्त नाहीच.
हा कारण चपाती कस सकाळी डबे असतात मुलांचे डबे. मिस्टरांचा डबा हा आहेत की अ जातो शाळेला. आता पहिली ला आहे.
हा हा
हम्म त्यामु त्याला रोज डबा द्यायला लागतो ना तीन पर्यंत असते शाळा.
हा हा
हम्म तुमची किती किती पर्यंत
हम्म लहान गटात आहे माझा मुलगा आता आता पाच वर्षाचा आहे.
हा
काय दुपारीच तरी पण डब्याला रोज काहीत काही तर नवीन काहीत करून द्यायला लागत. रोज रोज चपाती भाजी पण खात नाहीत मुलं.
चपाती, भाजी नाही आवडत तरी पूर्ण एक महिन्याच सगळं हे दिलं तिने
शेड्यूल हा त्यांचं शेड्यूल अस ते भाजी द्यायचं ते
टाइम टेबल सगळं दिलं.
मग नवीन नवीन काय ट्राय केलता की नाही?
होय आजच केलेलं मग आज पालकची पालकची भाजी होती त्याला
हा हा
ह मग तो पालकाच भाजी केल्यानंतर खाणार नाही ना मुलं शक्यतो भाजी खायलाच बघत नाही.
नाही ह पालेभज्या नाहीच शक्यत.
हा मग त्याला पालक पनीर केलं मग प पण पनीर घातला नाही कारण का पनीर मध्ये आता एवढं भेसकय कोण घालणार.
होय.
हम्म म्हणून मग बटाटा हे केला वरच सगळी साल काढ आणि त्याचे चौकन चौकन आपले पनीरचे कसे हे असतात काप. तसे काप केले आणि जरा तुपात फ्राय करून ते परत ह्याच्यामध्ये आपल्या ग्रेव्हीतं करतो ना हेची पनीर पालकची.
हा हा.
हम्म त्यामध्ये घातलं मग त्याला सांगितलं की हेच पालक पनीर आहे.
ह हा नाही पालकपुरी पुऱ्या पण छान लागतात मग पालकपुरी असं. अ ते ह दही सोबत छान ह.
हम्म त्याच पुरी पण छान होतय आणि आपलं अ पराठा पण होतोय पण कसं शाळेला भाजी सांगितली ना. मग भाजीच द्यायला लागणार.
हा हा.
हम्म ते ते एक दिवस असते ते आता पुढच्या आठवड्यात असेल. पुरी तिखटपुरी दही त्यांचं कसं शेड्यूल ठरलेलं आहे. रोज दही देऊन नाही चालत त्यांना महिन्या तुन दोनदा काहीतरी आहे दही एकदा शेंगदाणे चट णी दही एकदा आहे आणि एकदा तखटपुरी आणि दही.
हा हा.
पूर्ण महिन्याच दिल्यात त्यांनी रोज एक भाजी.
हा हा नाही आणि ते दिलं ते पण बरोबरच आहे सोडा आपलं त्यांच शेड्यूल. म्हणजे त्यांना वेगवेगळं रोज कंटाळने येणार खायला रोज वेगवेगळं ट्राय करायला येतं.
हो रोज एक म्हणजे त्यांना पण शिकतात ना ते रोज भाज्या वेगवेगळ्या खायला.
हा होय.
तसं आपण घरात केलं तर नाही मला हे आवडत नाही मी हे खाणार नाही म्हणतात. पण स्कूलमध्ये गेल्यानंतर ते सगळ्यां
होय सं आणि संपवायलाच लागत नाही संपवायलाच लागतेय ते. त्यांना ते घरात आपण कस नाही रडलंस आवडत नाही आहे स खात नाही असं. म्हटलं की मग खात नाही म्हटलं कि मग आपण गप्प बसतो तिथं नाही. ते सगळे ते खाऊन घेतातच त्यांनी समोर बसून आणि खाल्याशिवाय त्यांनी सोडत
सोडतच नाही डबा दाखवल्या शिवाय कंप्लीट म्हणून दा खवल्याशिवाय त्याने डब्बा झाकू देत नाही डबा.
होय होय. आणि आमच्या वेळेस नव्हतं अस रोज काही तर वेगळं वेगळं नवीन. आम्ही काय हाय घरात काय जे बनवले घरी बनवले मम्मी तेच घ्यायचं आणि जायचं आणि कधी असं नाही हे हेच दे आणि तेस दे हा आहे ती चपाती भाजी घ्यायच आणि जायचं.
हो हट्ट नाही करत आमचा पण नाही हट्ट करत काय जे असेल घरात ते म्हणजे त्याला जे डब्याला सांगितले ती भाजी पाहिजेच. त्यामुळ त्याला रोजचं काही तरी नवीन करून द्यायला लागत.
ह हा.
फक्त काय जरा म्हणजे.. तो ज्या त्या्या पद्धतीने करायचा नाही म्हणजे तो नको म्हणतोय ना अशी भाजी. तर मग मी अशी करून देतो तेच पदार्थ हे तेच असणार भाजी तीच असणार.. पण त्याचा प्रकार करण्यात-.
हा वेगळ्या पद्धतीनं आणि तरी पण जरी आपण कुठलं पण काय,. आता डिश असुध युट्यूब वर लगेच रेसिपी आपल्याला हच अवेलेबल. आणि असं नाही की नाहीतर हेच हे बनवायलाेत नाही का का नाही असं लगेच बनव. इझि अस रेसिपी.
होय तर किती छान युट्यूब वर मस्त सांगतात ते. म्हणजे जे मुलं असं खात नाही. ना भेंडी आता भेंडी वगैरे खात नाही त्यांना भेंडी फ्राय. परत भेंदीचे किती प्रकार काय काय दाखवतात युट्यूबवर.
ह होय.
आणि जे साहित्य आहे म्हणजे आपल्याला इथं मिळतंय जे घरी आहे. अवेलेबल असते तेवढंच त्याच्या पासूनच सांगतात ते.
हा होय.
हम् ते मु सगळ्या म्हणजे सगळ्या महिलांना ते बरंच झाले वेगवेगळे प्रकार. ते युट्यूब चॅनेल मु.
होच.
वेगवेगळे प्रकार करून घालायला सगळ्या मुलांना. बाकी आण काय.
काही नाही मग.
हम् चहा घेतच नाहीस.
चहा नाही रेरलीच येते चहा. ते पण कसं जास्त कंटाळाला असला तर आणि पावसात घेेतात जास्त नाही तर नाही. त पताचा त्रास जास्तच होतो हा हा पताचा त्रास त्रास आहे नाही. त्याच्यामुळे मग नाही आवड कॉफी चालते. प कस हा चालते पण का अ असं लईत चहा पाहिजे नाही तर कॉफी पाहिजे असं होत नाही नाही. ते जम आमही.
हा कधीतरी कधीतरी तेथोडा मूड फेश.
हा कधीतरीस सकाळच कस चहा लागतो सकाळच्या. मूड जर फ्रेश असतो नाही सकाळी सकाळी चहा लागत. संध्याकाळी नसला. तर एवढं नाही काय हे वाटत खरं संध्याकाळ सकाळच पाहिजे.
हो सकाळच तर एक एका विषय आपल्याला फ्रेश वाटत नाही.
होय हा आणि सकाळी फ्रेश वाटतच नाही हो चहा पिल्याशिवाय पण. आणि म्ह सवयच झालेली आहे आता चहा पिऊन सकाळच. त्याच्यामुळे ते आणि एक दिवस छान पिऊन सकायचं ते. पण चालत नाही नाही किती जरी दा झप नाही तर का पण. चहा लागतोच.
चहा लागतेच किती पण आम्हाला तर हे होऊ दे पण चहा पाहिजे. तकाच एक कसं. हे त्याला मूड असं त्यामुळे फ्रेश होतय ते चहा घेतल्यावर. म्हणजे काम कसं असते आपलं काम. पण सकाळ सकाळी जरा हे असते ना डबे हे येते त्यामुळं. आपली धावपळ होत असते मग तेवढं कसं तेवढं. चहा घेतला की थोड जरा हा आपल्या पोटाला पण जरा हे होत. एक थोडा वेळ आपण थांबू शकतोय त्यांच काय.
हो.
उठल्या उठल्यात नाही सगळे सगळ्यांचे डबे वगैरे देऊन मगच नाशता.
आम्ही हा डबे वगैरे असो आपण नाश्ता पण रोज काय करतो. कधी तर विकेंड ला किंवा आधी मधी कधी तर. अ नाश्ता केला तर नाही तर नाश्ता पण करत नाही त्याच्यामुळे चहा. चहा बिस्किट किंवा चहा तरी लागते. एकदा, एकदा किंवा दोनदा चहा होतोय.
आमच्या चहा डब्बल नाही पण म. चहा झाला की साडेआठ वाजता हे नाश्ता हे कंपल्सरीश्. ता केल्याशिवाय आ कोण बाहेर जाय. नाश्ता करूनच बाहेर घरी घरातून. म्हण अशा रोज काहीतरी पोहे उपी.
माग होय रोज काहीतर काहीतर करायला लागत असेल.
हो रोज काहीतरी शांभू खिचडी किंवा शेवायाचं उपीठ. रोज असं एक एक. त काहीतरी पदार्थ करायलाच लागत त्या. सवय झाली ना ते नाश्त्याची मग ते गेल्यानंतर. आम्ही नाश्ता केलेला असतो आमच्या त्याचा पण ते गेल्यानंतरच खायच‌. त्यांना पहिला सगळं द्यायचं सगळं भरून. गेले.
होय नाही तर मग आणि परत त्यांच्या हातात द्यायला लागते नाही हे सापडत नाही ते सापडत असं पण होते मुलांच ते त सापड. नाही आणि त्यांची टायमिंग पण जात असते ना निघून मग बरोबर आपल्याला चावलायला लागते परत.
नाश्ता तर पावणे आठ लाच होतोय आठ ला सगळे खाऊन जातात पण सगळे गेल्यानंतर साडेआठ ला आमचा नाश्ता. होते.
हा.
सगळे गेल्यानंतर घरातून. सगळे घ घरातनं बाहेर गेल्यानाशिवाय आमचा नाश्ताच होत नाही.
हा हा.
हम्म.
आता ते रुटीन आता ते रुटीन झालेलं असते त्याच्यामुळे आपल्याला.
होय आणि कसं ते पाच ला साडेपाच ला उठायच सकाळी. त्यामुळे चहा एक लागतोय सहा साडेसहा वाजता चहा पाहिजे.
होय.
कारण सकाळी व्यायामला जातो त्यामुळे ते आम्हाला ते रुटीनीच आहे सकाळी. वायम लाग. जाऊन यायच फिरून यायचं एक दोन किलोमीटर आल्यानंतर. अंघोळ वगैरे करून मग चहा पाहिजे.
हा.
चहा करून मग सुरुवात सोयंपाक करायला.
होय तेच आणि फ्रेश पण वाटत नाही मग हा.
हो फ्रेश नाही वाटत कंटाळा जात नाही झोप जात नाही.
होय होय.
हम्म. हॅलो.
हा बोलात की.
हा तेच आता मग स्कूल ला किती वाजता सुटते.
न नऊ वाजता असते क्लास स्कूल सकाळी नऊ ते साडेबारा. पोन एक पर्यंत असते. जास्त वय पण नसत नसते. ख नसते हा त्याच्यामुळेच खे
लहान मुलांचं तेवढा वेळ नसणार
हा होळ
त्यांची कॅपॅसिटी जरी पाहिजे ना थोडं बसायची
होय आणि आता कसच मुलं चंचल असतात ते बस त्यांना बसवतच नाही आपल्यासारखे नाही आपण कसं बसायचं म्हणज बसायचंच आणि आपण बसतच होतो हचा वेळचा नाही नाही बसत नाही लई चंचल असतात मुलं तर मी सोडायला जाते आणायला जाते मी ऐकते की मॅड मॅडमांच्याकडूनम वगैरे ते नाही तर चंचलच हा चंचल त्यांनी कसं हँडल करत असतील शाळेमध्ये
होय घरात एक पाच मिनिटं बसत नाहीत एका ठिकाणी
ती मुलं असतात त्यांच्या हाताखाली कसं हँडल करतात मला पण काय कळतच नाही आणि सगळ्या प्रकारचे र सगळ्या प्रकार करचे नमुने सगळ होय होय तेच क
त्या बिचाऱ्या टीचरांच हे म्हण तुम्ही एफर्स किती असतील त्यांची किती त्यांना सांभाळावं लागत असेल आणि सगळ्यां काही स्वभाव सारखा नसतो सगळी मुलं वेगवेगळी प्रत्येकात स्वभाव वेगळा प्रत्येकाचं वागणं वेगळं हॅलो हॅलो
हां हां ठ्यू का
हा बरं चालेल
मी करते काय परत ते गल कर